हा काय करतोयस
काय नाही बसले तुम्ही
माझं पण चालू होत काम झालेत आता
हा हा हां मी पण आत्ताच कपडे धुतले आणि काकीन कड आले वरती
ओके म्हणजे तिथेच राहतात का काकी
हा वरती राहतात आम्ही खाली राहतो ते वरती राहतात
हां हां म बाकी घरातली कामं झाली सगळी
हो झाली झाली तेच कपडे मम्मी वर सर्व करते मी कपडे लादी आणि जेवण मम्मी उरकते
ओके म्हणजे दोघी मिळूनच वाटून माझे पण झाले सगळ्या गोष्टी करून घेतले कामं
हा हो दोघी मिलून करतो
त्यामुळ पटपट होत असतील ना कामं
हो पटकन होतात तेच मग बारका झोपला हा
हो त्याला आत्ताच झोपवलं कारणं चालू आहे त्याच जरा दात वगैरे येतात त्यामुळं किरकिर करतोय
हां बरोबर बरोबर
आत्ता झोपलाय
हा बरोबर मग काय करताय
काय नाही जरा कॉलेजच्या वगैरे गोष्टी आठवत होत्या मगाशी माझ्या फ्रेंड पण आल्या होत्या ना काल स्कूल फ्रेंडस घरी आल्या होत्या
हा हा
सगळ्या गोष्टी तेव्हा आ त्या शाळेमध्ये आपण असं केलं केल्या होत्या केल्या गोष्टी वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती बोलणं वगैरे चालू होतं, मग परत त्या सगळ्या आठवणी
आठवणी हा.
अकरा सव्वा अकराला शाळेत जात होतो आम्ही. माझं कॉलेज सोलापूरलाच झालेलं.
सोलापूरला हा अच्छा. माझं इथे मेनले रोहामध्येच.
ओके. स्कूल फ्रेंडस किंवा आता कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे असतील ना अजून? कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? भेटत वगैरे असाल ना तुम्ही?
हो हो भेटतो कधी असं संडे वगैरे असला त र आता सगळे जॉब जॉब जॉब वगैरे करतेत ना. हो हो हो.
माझ्या पण फ्रेंड आहेत सगळ्या, आता जॉबला आहे, काही जणांच मॅरेज झालंय, मुलं आहेत प्र त्येकानां. आपल्या लाईफमध्ये सगळे बिझी झालेत.
हो हो हो, तेच आहे माझ्या पण फ्रेंड्स तसेच. सगले जॉबला जातात त्यामुळे मग जास् त काही कॉन्टॅक्ट न शिपमध्ये काम करतात ना.
ओके माझ्या काही मैत्रिणी आहेत. पोलीस वगैरे आहेत.
हा.
काही जणी आयटी मध्ये वगैरे आहेत, असं म्हणजे सगळ्यांचे आपापले जॉब्स चालू आहेत प्रत्येकांचे आणि मॅरेज लाईफ सोबत जॉब वगैरे पण या दोन गोष्टी सांभाळता आहेत.
हा हा हा, मग तुमचं शिक्षण किती झालंय?
माझं एमकॉम झालंय.
एमकॉम अच्छा, हा हा, मग बाकी?
बाकी काय आणि तेच मग काल स्कूल फ्रेंडस आल्या हो त्या त्यांच्यासोबतच्या गप्पा वगैरे चालू, मग त्या शाळेतल्या सगळ्या गो
शाळेतल्या हा, हा, आम्ही तर दहावीला हा हो. मी तर दहावीला खूप मज्जा केली. मण
तसं सगळ्या गोष्टी
हो हो, आता ती लाईफ बघायला नाही भेटत ना. असं म्हणजे हा हा.
अ जे आधी होत तस आत्ता खूपचं म्हणजे फरक वाटतो मुलांच्या शाळांचं वगैरे आणि आता म्हणजे आधीचे अ म्हणजे त्यावेेळेसची पोरं होती ती भले किती शिक्षकांनी मारलं केलं तेवढी स्ट्रांग होती. आताची पोरं जरा डोळे जरी दाखवले ना तरी सुद्धा लगेचच आजारी पडतील, रडतील आणि मग अ म्हणजे आपण पण पालक, पालक लोकं पण म्हणजे खूपच मुलांना लाडवून वगैरे ठेवलंय.
हो आधी आपल्याला फोन हा. आधी आपल्याला फोन पण नव्हता माहिती म्हणजे कसं यूज करतात, आताची बारकी बारकी पोरं पण फोन युज करतायत.
सगळं कळतं त्यांना मोबाईल मध्ये. गेम कशी डाउनलोड करायची?
फोन आला तरी रिसीव करतील.
फोन रिसिव्ह करतील, मूवी लावतील किंवा कार्टून वगैरे ते स्वतःच्या स्वतः हाताने लावतात, करतात, बघतात. आणि खूप असे स्मार्ट पोर झालेत आता. आपल्या वळेला त्या गोष्टी नव्हत्या. पण खरं तर ते पण चांगल होत. कि आपण ऐक ॲटलीस् खेळ खेळ म्हणजे असं खेळत वगैरे जास्त होतो, त्यामुळे आपली एक्सरसाइज जास्त होत होती. त्यामुळे पण आताची पोरं गेम सगळं मोबाईलमध्ये खेळतात. त्यामुळे त्यांना असे खेळ माहित
खेळ माहिती नाही. हां, बरोबर! तेच सर्व असंच आता चाललंय.
किंवा आपण कस सगळेजण एकत्र येऊन खो खो खेळ कुठे कबड्डीच खेळ किंवा रनिंग रनिंग रेस लाव.
हा, पी टी चा तास असला की सगळ्यांचा अ हे अभ्यास त हा.
अभ्यासाकड कोणाच लक्ष देत नाही. खेळायलाच जायचं सगळ्यांचं हं हं. तो तास असला कि सगळ्यांना असं वाटायचं की सर चला आता बाहेरच घेऊन चला खेळायला.
हा, आम्हाला तर मॅडम कधी कधी पाठवायचे नसत. आमचा कम्प्युटर पण कम्प्युटरचा पण असायचं ना. लाईट जायची तेव्हा आम्ही बोलायचोच मॅडम जाऊ द्या न खेळायला. तेव्हा मॅ म्हणजे पाठवायचे नसत प आम्ही जाम दंगा मस्ती करायचो. तेव्हा मॅडम पाठवायच्या बाहेर, जा बोलायच्या.
ह आणि म्हणजे कसं त्या त म्हणजे जर खेळाच्या तासामध्ये जर कोणी अभ्य भ्यास वगैरे घेत असेल ना, तर कोणी ऐकतच नाही. म्हणजे कि त्यांना म्हणजे सतत कंटिन्युअसली अभ्यास अभ्यास अभ्यास. त्या गोष्टीपेक्षा कधीतरी खेळायला पण जायला पाहिजे.
हो हो हो. पहिले आता हा, पहिले आपण म्हणजे असं निबंध वगैरे लिहायचो ना. म्हणजे असं आता ह्यांना नाही माहित ती एवढं. म्हणजे पहिले 'माझी आई' फेमस होत.
माझी आई, माझी मैत्रीण किंवा माझी शाळा किंवा मी मी पक्षी असते तर किंवा 'मला पंख असते तर' आपण या विषयांवर पण निबंध वगैरे लिहित होतो. आणि अं म्हणजे सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या तर खूप वेगळ्या होत्या. त्या आठवणी आणि ते आता नाहीच बघायला भेटत कोणाला.
हो हो हो तेच.
पण ती मजा-मस्ती आता खूप आठवते. असं वाटत की परत ते करायला पाहिजे. एवढे मोठ ठे उगीच झालोय असं.
परत ते दिवस म्हणजे पैसे देऊन पण
परत नाही. आणि असं तेव्हा वाटायचं कि मोठ झालो तर किती बरं होईल? आणि म्हणजे नाही का शाळेतला अभ्यास नकोय, शिक्षक लोकचं असं बोलतात.
जडच वाटायचा अभ्यास.
असं वाटत होत की ऑफिसला जाऊया का? मस्त चांगली ती लाईफ छान ये, ऑफिसला जायचं रोज कोणी आप आपल्याला अभ्यास कर म्हणणार नाही किंवा कोणी अणि अं म्हणजे कुठल्याचं गोष्टीबद्दल विचारणार नाही. पण आता कळतयं कि ती शाळेची लाईफ तो अभ्यास एक वेळेला केला असता तरी ते बरं होतं, पण आत्ताच्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं, बर्डन असत. कामाचं असत, ऑफिसमध्ये बॉस च अस हो याच्या सगळ्या गोष्टी त्याचे ऐकाव्या लागतात टार्गेट पूर्ण नाही झाले त तरी शिव्या खावे लागतात.
मग काय? मग तुम्ही, हां बोला बोला.
त्यापेक्षा ती शाळेचीचं लाईफ होती ती छान होती असं वाटत होतं. तेच आत्ता आमच्या मैत्रिणींमध्ये त्या गप्पा वगैरे चालु होत्या कि ती लाईफ छान होती, आता कसं भेटायचं म्हटलं तरी कुणाला भेटता येत नाहीये, ठरवून पण भेटता येत नाहीये. आणि आधी आपण रोज शाळेमध्ये एकमेकींची वाट बघत बसत होतो रस्त्यावर ती वगैरे. आणि प्रत्येक जण मी शाळेला चालंत वगैरे जात होतो, असं स्कूल बस किंवा आसं काही नव्हंत.
हा मी त सायकल घेऊन म्हणजे सातवी त नाही. पहिली ते मी म्हणजे जी रोहत शाळा आहे ना तिथं मी पहिलीपासून ते दहावीपर्यंत होते, आणि पहिली ते पाचवी पर्यंत चालत जायचे अन् नंतर -नंतर ते तेव्हा कसं समजायचं समजायचं नाही ना म्हणजे असं रस्ता क्रॉस वैगरे करायला, त्या मुले म, मी सातवी पासून सायकल न्यायला गेले अं लागले, म माझा दादा पण होता ना भाऊ पण भाऊ आणि मी सोबत जायचे.
मी आणि माझी बहीण सोबत जात होतो तेव्हा आम्ही मला वाटे आठवीत आम्हाला सायकल वगैरे होत म्हणजे आठवीत मिळाली मग आठवी ते पूर्ण बारावी पर्यंत तरी सायकल वापरली पण आता सायकल हा प्रकार जास्त दिसतच नाहीये, कमी- कमी होत गेलाय. आता बऱ्यापैकी लहान मुलं शाळेची दहावीची मुलं पण आता हल्ली गाडी चालवायला लागले.
हो आणि आता इंग्लिश शाला चालू झाले, इंग्लिश मिडियम तर मराठी स्कूल म्हणजे शाळा बंद झाल्यात अशा, बंदच पडतायेत हो चालल्यात हा.
आणि आधीचे शिक्षक लोक प्रत्य प्रत्येक मुलाला प्रॉपर म्हणजे असं त्यांच्याकडे लक्ष होतं त्यांचं. कुठला मुलगा काय आहे, कोण कोणाची काय परिस्थिती आहे, सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव होती अशी. शिक्षकांना पण आताच्या शाळांमध्ये फक्त पैसे उकळण्याचं काम चालूये.
आता इंग्लिश मिडियमला किती फी आहे, आमच्या समोर शाळा आहे ना तिथे एक लाख रुपये वगैरे अशे, हो लाख- लाख हा. हा छोट्या मुलांचे एक ले क एक- एक लाख ये, मग मोठ्यांचे किती असतील? हां.
तेच, आणि शिक्षक लोकांचं पण लक्ष असं जास्त करून मोबाईलमध्ये वगैरे आहे. आता एवढं पण कोणी मनापासून शिकवतय वगैरे असं काही दिसतच नाहीये. शक्यतो सगळ्या गोष्टी पालकांनीच करा, आपण फक्त शाळेमध्ये नावालाच घालतो. तर असं झाली आता परिस्थिती.
आधी म्हणजे गृहपाठ वगैरे काय असेल तो पूर्ण करूनच घ्यायचे.
हो अभ्यास पूर्ण नाही झाला, बाहेर उभ राहा, डोक्यावरती दप्तरच घेऊन तसं चालायला लावायंच, आम्हाला तर ग्राउंड वर किंवा ग्राउंड साफ करायला लावाय चे आणि अ बेंचवरच उभं ऱ्हावा, अंगट धरून उभं राहावा किंवा मग पट्ट्यानी उलट त्या हातावरती मारायचे वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या, आताच्या मुलांना अजिबात हात लावायचाही नाहीये.
हात लावला तरी सांगतील का? आस मारलं हे वगैरे हा.
पालक लोक सगळ्या शिक्षकांच्या अंगावरती जातील. खा मारलं माझ्या मुलाला किंवा काय? हे जास्त लाड आहेत. त्यामुळे मुलं जास्तच लाडवत चाललेत. मग त्यांना काही गोष्टी बोललं की, फार राग येतो. लगेच राग येतो म्हणजे
हां तेच तर, आसंच सर्वीकडे चाललय आता काय?
आणि मोबाईलच्या युगामध्ये सगळ मुलांना म्हणजे मुलं घराच्या बाहेर पण जायला नको म्हणतात. घरामध्ये बसूनच त्यांना मोबाईल टाईम त्यांचा कसा जातोय आणि काही लोक तर मुलं म्हणजे कि ती अ म्हणजे वेडी झालीत किंवा कुठल्या तरी आजारानी त्यांना असं म्हणजे म्हणतात पकडलं टाईप असं झालंय की, त्यांना मोबाईल शिवाय ते जेवत नाहीत.
हो तेच तर, म हा मोबाईल शिवाय अ बाल रडला तरी मोबाईल दिला तरी, तो शांत बसतोय म्हणजे असा. म आताशी हेच ते, चालेल. हा हो हो. हो चालेल बाय, हां. हो हो बाय हां.
ह